नमस्ते नमस्कार काय करताय?
काय नाही बसलोय
अस जेवण वगैरे बनवलं तुम्ही?
नाही ना बाकी हाय अजून
अस घर वगैरे झाडलं बिडलं गेलं की नाही? घर वगैरे स्वच्छता केली झाली.
हो ना ते तर कराव लागतं ना स्वच्छता
अ स्वच्छता तर खूपच गरजेच आहेे ते घर स्वच्छ करायचं घ ह घाण दिसले की सगळं वेगळंच दिसतं ते घर
हो ना घाण राहिली की चांगलं पण नाही वाटत
हा आणि असं एकदम घाणेरडं दिसतं आणि त्याच्यामुळे स्व च्छ घर केल्याने की मग ते डास मच्छर काना-कोपऱ्यातणं निघता मग घ ह घर स्वच्छ ठेवण्यासाठी मग झाडू, पुसनी कचरा का अ कचरा क कचरा कुंडीत जमा करणे आणि वस्तू जागेवर ठेवणे खूप आवश्यक आहे आणि हे लहान - ला हान मुलं तर खूपच पसार करता. खूप घाण. ते बाहेर जात ते घाणेरडे पाय मध्ये आणता. किती किती खराब होत घर? आणि कोणी पाहुणे वगैरे येता मग ते घर पण असं अ खराब रा पाहिलं की चांगलं नई दिसत ना मग?
हो ना? स्वच्छता ही स्वच्छता ही घरात पण केली पाहिजे. बाहेर पण केले पाहिजे. आप पण कोणी कोणी खात बाहेर फेकत. खाल्लं की बाहेर फेकायचं.
आणि कोणी कोणी असं करत की कचरा पेटीत अ ओला सुका एकच कचरा पेटीत. टाकतात. त्याच्याने जास्त डास मच्छर होता. लह स होय
तर गाड्या पण फिरतात स्वच्छतेसाठी. घरातलं कच - कचरा त्याच्यामध्ये टाकायचा.
पण ते कसं आहे? अ त्या गाड्या पण फिरता ना त्याच्यामध्ये पण लिहिलेलं असतं. अ सुका कचरा वेगळा ओला कचरा वेगळा. पण ते ते ज्यांना कळतं ते टाकता. पण ज्यांच आता घरातच डस् बिन अस तना ते ओला कचरा पण त्याच्यातच. आणि सुका कचरा पण त्याच्यातच. आणि ते जस गाडी येते तर ते. ते ओला क ज तस टाकून देतात.
वेगवेेगळे टाकायल पाहिजे.
हा.
आणि एक आता बाहेर गेलो की आपण स्वच्छता ही जी आपली सेवा आहे. बाहेर स्वच्छताच बी केली तर ते पण हे पुण्याचा मार्ग आहे. आणि आपल्यासाठीच असत ते आरोग्य - - य त्याच्यानंत
आरोग्य चांगलं राहतं. स्वच्छ केणे स्वच्छ राहिल.
घरामध्ये पण आपण जेवढी स्वच्छता ठेवली तेवढी लक्ष्मीचा वास पण येतो.
हा आणि आजार पण होत नाही स्वस्त चांगली असते. ह. आणि आठवड्यातून एकदा खिडक्या, जाळे, झाफ साफ करण आणि स्वयंपाक घरात पण स्वच्छ राखणं गरजेच आहे.
नाही आपली एक जबाबदारी हे. आपण स्वच्छता राखली तर दुसरे पण राखतात. आपण दुसऱ्यांना पण सांगितलं पाहिजे जिथं गेलो ति -तिथं आपण
हा जिथं तिथं गेलो जिथं गेलो जिथं आपल्याला कचरा वगैरे ते दिसला तिथं आपण अ सांगायला पाहिजे. अ आता हे
आम्हाला तर पहिले छोटे होते तेव्हा शाळेमध्ये घेऊन जायचे बाहेर.
हा केर -कचरा उचलायला लावायचे. कागद - - पट्टी. हा. हे आता धुम्र पान आलं पण खूप खराब करता. ते पण कमी करायला पाहिजे धुम्रपान. ते विमल गुटखा -
ते स्वच्छता. आता आंदोलन पण निघाले स्वच्छता ते पूर्ण, त्या शहरामध्ये कारण निरोगी आणि सुंदर आपल्याना राहायचं ना, तर आपल्यासाठी आपल्याला स्व छत्ता करावी लागेल.
हा आणि असं कसं? की अ दंड सरकारने पण खूप काही केलं. नाही केलं असं नाही की, दंड वगैरे लावलं पण लोकांना काही शिक्षा नाही त्याची. अं, त्यांचं जे ये ते चालू देतातंय. अ हं
हो ना.
आणि रोज सकाळी काय केलं पाहिजे, अं घर कसं हे केलं पाहिजे, रोजची सवय अ सकाळी उठल्यावर बेड निटनेटके करणे, घरातील ओना ओला आणि सुका कचरा रोज बाहेर टाकणे. आणि कचरा कुंडी नियमित स्वच्छ करणे.
हो ना.
मग. अ सिंक मध्ये भांडी साठवून न ठेवता ती लगेच धुणे. बेसीन मध्ये आपण काय करतो, बेसीन मध्ये लगेच तिथंच भांडी सगळ्या हे करतो. जेवण्याच पण ते पण. तेन खरंच लगेच म्हणजे खाल्लं की लगेच ताट धुवायला पाहिजे.
हूं!
हं आणि आता तर एवढे बारीक बारीक जीवाणू जंतूये ना ते आपल्याला दिसत नाही पण, ते इतके सूक्ष्म जीवंय. हा आणि जड बारीक जंतू असतो ना तेवढी जास्त अ असरदार असतात ते.
ते आपल्या जीवासाठीचंय, निरोगी राहण्यासाठीचंय. जे आपण ठेवलं तर? निरोगी राहू आपण, आपला देश निरोगी राहील. सर्व लोकं निरोगी राहतील.
गाव स्वच्छ दिसेल, शहर स्वच्छ, स्वच्छ ठेवलं तर शहर स्वच्छ दिसेल. गाव स्वच्छ दिसेल. किती भारी वाटेल आणि असं कुठे पण कचरा पडलेला दिसतो तर, कसं, गाव कसं दिसत?
पहिल्याच्या युगात आपली स्वच्छता स्वतःपासून हे करायचे. संत गाडगे बाबांनी, केलोत. किर्तनातून आणि राष्ट्र तुकडोजी महाराजांनी पण
हो, किती केलं होतं त्यांनी तर. किती रॅल्या रॅली काढल्या होत्या, किती जन जागृती केली होती. पण आत्ताचे लोकं ना खूप खराब आहे तिथंच खाता चॉकलेट तिथंच कागद फेकता. मी पण जिथं बसले तिथं विमलच्या पिचकाऱ्या मारतात ते हं.
चुका क चे वर्गीकरण त्यांनी दिलं.
हूं!
पण लोकं घेत नाही ते. लोकं, जिथं जातात तिथं घाण करतात.
पहिले घ्यायचे. पहिले म्हातारे जे ना ते घ्यायचे. पण आताचे जे युगयंना, न्यू युग. ते काही नाय. त्यांचं जे ते चालू देतात. जिथं चॉकलेट खाल्ली तिथं कागद फेकतात. जिथं लोकं विमल खाताना बसलेय, जिथं बसल का तिथं थुकतात, तिथंच पिस्कारा मारतात.
म्हणजे, आता प्रत्येक बस स्टॉप वर, स्कूलमध्ये, घरी सर्व ठिकाणी- कचरापेटी असते, तरी त्याच्यात टाकत नाही.
हा, असं आळास करता लोक, तेवढे चार पाऊल जाण्या- चे पण. पहिला आमच्या शाळेत- तर ना, खूपच कास की ब स्वच्छ करा गाव. सुंदर ठेवा, अ पिचकाऱ्या कुठे मारू नका, कि खूप- गावात पण खूप काही दंड केले, म्हणजे असं अ- अ ज्याने पिचकाऱ्या मारल्यान दिसल्या का, त्याला शंभर दोनशे रुप- का दंड पण लोकां- का काही सुधरत नाही ते, जसे आहेत तसेच राहतात. हा.
या मानवी जीवनात आरोग्य साहजिक स्वच्छतेचे महत्- त्व दिलंय. आपली आरोग्य ही संपत्ती आहे. निरोगी आपण राहू शकतो.
ठीक आहे, अ बाहेर तुम्ही बाहेर- थोडंफार अ हे केलं तर ठीक आहे, - पण घरात पण स्वच्छ केलं पाहिजे. रोज अ- तुम्ही तुम स्वतः पण, स्वतः पण स्वच्छ राहायला पाहिजे. कारण, -
नखे रोज कापले पाहिजे स्वच्छ. आंघोळ केली पाहिजे. तो पण एक महत्त्वाचा भाग आहे.
हा, रोज अंघोळ करायला पाहिजे, ब्रश वगैरे करायला पाहिजे. नीक्लेट करायला पा- पाहिजे, धुतलेले कपडे घालायला पाहिजे, आपल्या स्वतःच्या साठी पण एकदम- तेच ते. हं. घरातील पण कोपऱे आणि भिंतीवर लागलेले कोळ्यांचे जाळे- आवर्ड्यांतून एकदा काढणे, आठवड्यातून.
हो ना.
ते का रोज, रोज पण म्हणजे असं येत नाही, पण- आठवड्यातून एकदा कुठे, कुठे कोपऱ्या कान्यात दिसतात.
हो ना.
हा, तर आणि आपण कस स- सणाला फक्त साफ करतो घर, एक दिवस. मग त्याच्यानंतर पण ते - सणाला साफ केलं की, मग ते खराब होत ना? हा ते तसं नाही केलं पाहिजे, दररोज केलं पाहिजे. तर ते पण म्हणजे वाटत की, हो नाही स्वच्छ आहे घर.
हो ना.
ह हे असं काही पण, अ सणाच्या दिवशी केला फक्त- कि मग काही नाही, ते सणा- सणाच्या दिवशी चांगलं राहत ते एक दिवस. नंतर जसंच्या तसच होतं ना, त्याच्यापेक्षा रोज केलं पाहिजे, लक्ष्मी प्र प्रवास- करते घरात.
हो ना.
किती भारी असत. अ आणि असं एकदम-
हो ना.
हम्मम खिडक्या वगैरे पण पुसायला पाहिजे. दार वगैरे ते पण धुळीचे बाहेरचे धूळ येते. अ बाईक वगैरे जाता मग ते धूळ वगैरे घरात येते. त्याच्या ने ते पण दार, ह आपल स्व परिसर पण स्वच्छ ठेवायला पाहिजे. अंगण झाडायला पाहिजे. तिथ केर कचरा टाकाला नहि पाहिजे. हे जनजागृ जागृती करण्यासाठी खूप गरजेचंय. आता च्या पिढीला. म्हणजे आत्ताची पिढी अशी राहिली ना. त पुढची पिढी तर याच्याहून जा स्त जबरदस्त राहील. मग किती् हम्म. बेडशीट, उशी, उशीचे कवर आणि पडदेत दर पंधरा ते वीस दिवसांनी धुवाय धू धुन घ्यावेत.
हो ना.
पण धुळीचे होऊन जातात. आपण त्याच्यावरच बसतो उठतो. झोपतो. ह.
स्वछता हे खरंच खूप महत्वाचीये.
ह सकाळी किंवा संध्याकाळी घरातील खिडक्या काही वेळ उघडे ठेवा.
हो ना.
हो जेवण करून सूर प्रकाश घरात येईल. आणि हवा पण खेळती राहील. यामुळे दमट ते कीड कीडकांच्या प्रदुर्भाव पण नाय होत. चळतो त्याचा नाही. ह खूप म्हणजे असं आपण पाहिलं ना त खूपे असच. आणि हे कस हा आणि आपण जसं काही केलं. म्हणजे असं काने कोपरे साफ केले मग तिथून डास येता म ते चावता. त्याच्याने डेंगू मलेरिया अशे वेगवेगळे आजार पैदास होता. खूप हे होतं त्याच्याने पण. हा. चला आपण जा जनजागृती करू, की हो ह स्वच्छ ठेवा. दुसऱ्यांना समजवू की स्वच्छ करा आपलं गाव आप आपलं घर, आपला परिसर. चला. हा बाय.
बाय.